हॅलो
हॅलो
हा काय करतीस हॅलो
हॅलो आवाज येतोय का
हो होय हॅलो कॉलेजला गेली नाहीस काय कॉलेज बर कधी चालूय कॉलेज
चालू आहे पण दोन दिवस सुट्ट्या आहेत
बर
अ ऍडमिशन प्रोसेस चालूय म्हण
बरोबर कुठे आहेस कलेला
किधर कॉलेज?
कधी? कोल्हापूरला आलीस का इकडे?
नाही. हॅलो
हॅलो.. बर.. अ मग कधी आली होतीस?
दोन, तीन महिन्याच्या अगोदर
बर... कुठं गेली होतीच कोल्हापूरला
ज्योतिबा, पन्हाळा
हे ट्रिपला आला होतीस काय?
हो.
ह चहा झाला. चहा वैगेरे
नाही.
हो. घरी कोणकोण असतं तुझ्या?
सगळेच फॅमिलीमध्ये असतात. मम्मी, पप्पा
हॅलो आवाज येत नाही ए
हॅलो काय करते सांग?
हॅलो. काय नाही कॉलेज?
ओके. कोणती साईड घेतली कॉलेज मध्ये?
सायन्स
सायन्स ओ. बर मी काय मग?
काय नाही. रुटीन मस्त चालूय. सध्यासाठी तरी मस्तच.
सध्या साठी म्हणजे?
म्हंजे पावसात हेज्याने तर मस्तच बोलायचं रुटीन अस
हा हा पावसात ते रुट बंद असतील ना तिकडे? ह
हा पावसाच्या हेज्याने ज्यावेळेस रूट अ रूट ज्या वेळेस म्हणजे, पाणी भरल ना रूट वर त्यावेेळेस ट्रेनचा जरा इशु असतो.
हा. हो.
आज थोड्या ट्रेन म्हणजे बंद आहेत आणि थोड्या लेट आहेत. पावसाच्या वातावरणान
आज गेली नाहीस का कॉलेजला?
नाही.
हा.
आज सुट्टी सांगितलीए म्हणजे कॉलेजकडूनच जाणार होते, पण सुट्टी सांगितली म्हणून नाही गेली.
बर.
तू कोणत्या साइट ला आहेस? सायन्स, आर्ट, कॉमर्स काय झालय? हा. बरं सांग किती पर्सेंटेज आहेत?
सिक्स् सी सेव्हन सिक्स्टी सेव्हन
बर. चांगले हायत चांगलंय. आता सध्यासाठी काय करतोयस? मी आत्ता बारावीला हाय. मी कसं सांगणार मग पर्सेंटेज.
ओके हां. हम्म ठीक आहे. एज काय तुझी?
माझी एकोणीस तुझी किती ए?
ट्वेंटी वन. ट्वेंटी वन हम्म. हो. ओके. मी सध्या असो कोल्हापूर.
ओके अ. बर म्हणजे फॅमिली ऑल फॅमिली तिथ असता का?
हा ऑल फॅमेली हित असतो.
बर.
कायच.
आवाज येत नाही रेंज प्रॉब्लेम आहे काय?
होय होय इकडं थोडं पावसाचं वातावरण झालेय ना त्यामुळे रेंज
हा हा म्हणूनच आवाज आसा ब्रेक होतोय. आता थांबलाय. सकाळ पासून दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस
नाही नाही पाऊस काय नाही. कायच पाऊस नाही या साइडला, आता ऊन पडले.
भारी आहे बाबा तुमच.
हम्म, तुमच्या एकडे सगळा पाऊूसच असेल.
लय लय पावसे. पावसामुळे कुठं बाहेर जायच वांद हुतंय ना? कॉलेज बंद कॉलेजला सुट्टी.
मग लेक्चरच कसं होणारता कॉलेज बंद असल्यावर
अ लेक्चरच ज्यावेेळेस कॉलेजमध्ये जाईल त्यावेेळेस अ शिक्षकांना सांगायचं की हे हे त्या दिवशी अब्सेंट तो तर हा पोर्शन आम्हाला तुम्ही एक्सप्लेन करून सांगाता. ते एक्सप्लेन करतात की अस ना असं आहे. आणि आय थिंक सर बोलले मॅडम पण बोलले की ह्या वीक मध्ये प्रॅक्टिकल नाही. सो तर बोल आय आय विल टेक असं काय तर तर बोलत होतया. पण आम्ही म्हणजे एवढं मायक वर बोलत होताया तर एवढं आवाज आला नाही. कॉलेज मध्ये असं कायत असल नोटीस म्हणून अस काय तर बोलत होताया. येईल त्यावेेळेस जायच कॉलेज नोटिस येईल.
हा सायन्स म अजून काय घेतलीस म. काय?
बघू सायस तर मेन करायचंय पहिला टुवेल्थ कंपललीट होऊदेत त्याच्या नंतर बघू, कायय घ्याचय ते घायच, पाहिला टूयलत इम्पॉर्टन्ट आहे ना. ते झालं बघू एवढं काय म्हणजे असा विचार नाही तस काय नाही हाय पण सध्यासाठी ती टुवेल्थच हा मोठा गौल आहे, बस बाकी काय नाही. जेवढे पर्सेंटेज पडले त्यापेक्षा भारी अजून पाडायचेत बस. अ बाकी कत न्हाय.
अकरावीला किती?
अकरावीला तर एवढं काय सांगितलेलं नाही पण मॅडम बोल की, म्हणजे मोस्ट ऑफली ज्यांच ज्यांच म्हणजे मार्कशीट म्हणजे रेडी वगैरे दिले. दिल ना मागशीट? मग त्यांनी नुसती तोंडी सांगितलं की एटी नान व, वगैरे ना हाय असं सांगितलं पर्सेंटेज. सायन्स ला अजून चांगला अभ्यास करा म्हणून सांगितलं. अजून जरा रँक चांगली निघल,
हा हा मम्मी पप्पा काय?
कामला एक मम्मी, काय स्कूलमध्ये जाते आणि- पप्पा रतन टाटा कंपनी.
बर!
तुझ्या मम्मी पप्पा काय करतात?
काय नाही पप्पा कामाला जातात मम्मी घरा घरीच असते.
हा पप्पा काय काम करतात?
पप्पा एमडीसि मजेत कागल एमडीस
पण जास्त वजेच काम असते ना ते तर?
नाही. प्रत्येक डिपार्टमेंटच वेगवेगळं काम असतं ना जे
अच्छा मग कोणत्या डिपार्टमेंटला?
एवडं का माहीत नाही मला पास म कधी विचारलं.
मग तठ अच्छा मग तू कुठला डिपार्टमेंट बस.
कंहिज ना
हॅलो आवाज येत नाहीये हॅलो. हॅलो. हॅलो आवाज येत नाही.
हॅलो. हॅलो.
आवाज येतोय का?
हा येतो की हॅलो.
आवाज मधी मधी रेंज जाते ना तर आवाजच येत नाही ब्रेक होत आवाज
ते प्रॉब्लेम असतो ना जरा गावाकडे
हो हो माहिती आहे रेंजच म्हणजे इश. असतो गावी माहिती म्हणजे एवढ तर राहात नाही गावी. पण थोडंफार माहिती आहे.
गावी कधी आलेस का नाही?
आता मधी पण म्हणजे सुट्टी समर वेकेशन चालू होतं त्यावेळे येऊन गेले.
मावडे हे आचाकडे,
हा सगळे म्हणजे निम्मी फॅमिली तिकडे राहत. कोल्हापूरमध्ये. हा सगळे म्हणजे चुलता चुल ती वगैरेह ममी फॅमिली तिकडे, आम्ही नसे एकच फॅमिली इकडे राहतो.
बर. चहा झाला. हॅलो, चहा वगैरे!
ह साव वगैरे तर एवढा लवकर कोण पित चहा वगैरे. आता तो उन्हाच तेण बोलताात टाईम झाले.
गावाकडे चार पाच ला चहा पितात निडे हम्म तुमच्या सिटीत असं क नाही सहा सात त्यावेळी आमच्याकडे जेवणार टायमिंग
त्या टायम अकरा कधी बारा कधी साडे दहा
बर तेवढ तेवढ्या लेट नाही जेवण करू वाटते.
काय करायचं आता म्हणजे काम वगैरे करून येणार.
अन ऎंटिलेजेबल
हो पण काम वगैरे करून येणार. मग त्याच्या नंतर
अन ऎंटिलेजेबल
ऑफिस वर्क करून यायच मग घरातल सगळ आवरून मग जेवण बनवायच मग ते तर होणारच ना
ट्रेनला खुप गर्दी असते ना ऑफिस वगैरे सु
हो खुप हार्बर लाईन तर खुप म्हणजे बसायला जागा न असते वेस्टर्न लाईनला पण खुप खुप गर्दी असते. आणि ठरलेल्या टाइम मध्येच गर्दी.
होक तर ते ठेऊू का मग नंतर करतो हम्
हो हो
हा